हॅलो
हा बोला की.
हॅलो हा याय लागलाय की बोला.
हा हा. नव तुम्ही तिकड अब्दुल लाट ला कधी पण गेला म्हणजे पाहुण्यांच्याकडे गेला नाही तर काय का नाही ते विचारा. ते गोटा प्रत्यक्ष भेट द्यायला जातात माण साव तिथं. होय होय बघाय साठी.
म्हणजे एवढं किती आहेत अशी?
किती आहेत काय माहिती पण ते प्रसिद्ध आहे बगा ते अस रिल्स् पण करत्या नाही. तेव्हा ती गोट्यातच जास्त रिल्स करतीत. ती मशीनच्या सोबतच शेर
हा हा म्हणजे म्हणून ते फेमस झाल्या हो.
फेमस झाल्या हा घरला आले नाही बाबा.
ते सोळा
हम्
पहिला गोंतवायला पण पाहिजे तेवढं पैसे.
ह गुंतवाय हो गुंतवाय लागत्यात सोडा आधी ते कोण हा. गुंतवाय लागत्यात आधी व्हय.
थोडं पैसे मसरास नि पण. पैसे लय लागत्यात.
मशीसनी तर हो आता मशीनची किमती एक एक लाखाच्या पुढच बघा.
होय मग तेवढं पैसे एकच मशीला मग ते कधी निघणार सगळ पैसे.
होय होय खरं आपल्या कायम कधी पण म्हटलं तर कणी तेवढा माल आपल्या गोट्यात राहतोय नाही.
हा होय ते पण आहे. गुंतवलेलं राहते आणि पुन्हा ते येत येत पण
येतय पण हा. चांगला हाय व्यवसाय तसा केला तर,
हम.
समज ज्याला समजतंय आहे त्यान कर त्या
व्हय व्हय घातले नाही बाबानी पुढ!
मग काय म्हणताय. आनि
आता जरा असं माझं बी काम एक करायचं ते ऍप सगळी डिलिट झालं ते जरा मोबाईल शंभर टक्के बॅलन्स संपला एकोणतीस रुपयाचा दिवसाचा मारला आणि तो पण संपला लय फास्ट काय झाले मोबाईलला मला काय कळना बाई!
नाही तर बदहा
बदलालाही आज एवढ महिन्याच काम करतो एवढ महिन्याच पूर्ण करतो आता आठवडा राहिलाय आणि पुुढल्या महिन्यात, बदलायलाच पाहिजे काय पर्याय नाही नाही तर
होयच की, काम करताय म्हणून हो नाही, तर नुसतं मग ते बघत असल्यावर मग काही एवढं वाटत नाही. हा
ह एक महिना मला ऍडजस्ट करून घेतील सारखं आस हेल्पर
होयच की
कोण ऍडजस्ट करतय. व्हय हम्
मोबाईलच्या येंचीमुळ झाल. बघ करायचं की आता दिवसभर झालय. काम आता रावलं इथल्या इथं जर सामान भरायचंय फक्त हो सगळं झालं पसार फक्त भांड्यातनि जरा सामान तेवढं काढलेले ते भरायच जा आणि मग स्वयपाक करायचा
हा हा
एवढंच राहिलंंय आता
हम् हम झाडायचं असलं तर विने तर लय कंटाळा येतोय नाय
होय ग आम्हाला त्याचाच लय कंटाळा भांडे घेताना हाऊस हाऊस न घ्यायच लय राग येतोय मला
आमच्याकडे गौरी गणपतीत ना झाडतेत आता घर होय
राग लय आहेत मला अस सणाचं करायला वाव नैवेद्याच आणि तेज
नाहीर काय घरात थोडा पसार असत आमच्या तर शेतकरी घर म्हटल्यावर का नाही अरे बाबा बाबा इथन हलवायचं तिथन ठेवायचं तीतना हे करायच ठेवायचं नुसता
मुख्य यतारवा सकाळ पासून किती घडाली मी दिसायला तर खोली माझी छोट दिसतीये किचनची अ तीन
ती नायत
हा किचन चे छोट ते
छोटे आहे पत्र्याच आहे हा हा
हा पण अस लगच आहे त म्हणजे काल ना तिकडचं पुढचं झालेलं. आणि आज किचन काढायचं म्हटलं तर एवढे एवढ्याशा खोलीत किचनची खोली छोटे आमची किती पसार आहे कुठल्या खपऱ्यातन सुरू कर. ते समजून झाल तर सग आधीच.
हा
दिवसभर काढला राडा सारखं सारखं आधी म चालूणे असतेच आमच तरी आमचं घर तर रस्त्याला आहे ना तेव्हा धूळ आहे. तुमचं कसं आहे घर
आमचं सिम्पलच आहे. आमच पण खले तीन खोले आहेत आणि वर माळा पहिल्या प्रकारचा ह्या ज माळा असायचा क नाही. लाकडीमाळा फळ्यांचा किल श्रीमणंतल ग तेला
होय तसं ना तुमच घर.
होय हो आहे
मला आवडतच असले खरं हा खरंच म तिकडच सगळं आवडतेय.
आता नवीन स्लॅबच एक दुसऱ्या ठिकाणी बांधले म ते.. ते मोठा आहे तिथं काय नाही. पूजा घालून ठेवल्या अजून तिथं फरशी देने काम ल आहेत.
बर
राहायला नाही फक्त आम्ही झोपायसाठी ते अजून काय मा माहिती तर
ह हा हा म चांगलंय क
होय
हा ह
अन काय म
काय नाही बाबा आता
हा हा
बोलात तुमीच कायतर तिकडचं सांगा ते नव्ह
बाबा म्हणतात भाजी बाद झाल्या कशाला ती.
फणसाची भाजी बियांची. फणसाची भाजी कशी करायची.
कशाचे फनसा
फण फणसाच्या बियान
हा.
अ गर खाऊन आपलं बिया राहत्यात बघा. ते गर आता भाजून खाऊन खाऊन बाद झाल्यात. त्येची भाजी. मी व्हिडिओ बघितलेली. मोबाईल वर युट्यूबला पण पहिल्यांदच करणार त्यामुळे. चव कशी येईल काय अंदाज येईना ओ. तुम्ही कधी केलाईसां काय विचारा म
बियांची तर केलेली नाही काय मी कधी पण आमच्यात कच्च्या फनसानंच त्या गरांची करत्यात.
हा ती पण कर पण बियांची बघितले ना मी सकाळ व्हिडिओ बि आहेत माझ्याकडे राहिलेत हा.
हा हा ते आमच्यात कधी केलेल नाही. हो बिया कनी भाजून खात्यात आमच्यात.
हो भाजून खाऊन खाऊनच बास झाल्यात.
हा हा फनस् हा हा
फणस झाला सीझन सुरू झाल्यापासून तीन वेळा.
हो कितीला मिळत्यात तुमच्याकडे फणस
दोनशे दीडशे रुपयापर्यंत मिळत्यात.
होय तुमच्याकडं?
आमच्याक नाही आमच्याकड फणस कसं जास्त ढिग आहे झाड. झाडं ज ह फणस आंबे.
घरचेच असतील मग.
घरच्यांनीच कुठं आंबे आण म विकत घे आमचं सध्या आंब्याचं एक झाड होत कालमी आंब्यांचं नाही. आणि फणस पण कसं आजूबाजूंच्या असल्यामुळे देत्यात आमच्या काय नाही फणसाचं
हो
तिकडल्या भागत असल्यामुळे हो ते आणतात झाडच कारून
कुठनं पण हा हा हा हा म्हणजे खायला मिळते
मिळते होय असते सिजन सपय नाही नाही आता झाला
आमच्या सगळं विकत आण लागणार तिकडं का नाही असं
म्हणजे मगम कुंभस मधज पण म्हण त काम जास्त आहे तर तिकडलाच भाग हे म्हटलं तर
ह
आमच्या भागाला ह
अपूर्वे
आ
हा तेच की सुके असतात पोर तिकडं असं म्हणतात
होय होय
हा
आपल्याकडे घेतलंय का नमक सय कात बस कदमवाडी म्हण आहे आमच्या इथं तिथं हे ल्या तो ते काय म्हणतात त ते फंक्शन वगैरे केलेलं काय म्हणतात ते हॉल असतात कि छोटं छोट
होल होल
नव हॉल पण नव काय बरं खरं ते करायला घ्या असत बघा ते
हॉटेलच की असतात
रेस्टॉरंट
अजून काय असते मग
ते रेस्टोरंट अस च काय हे करायला
हा हॉटेल रेस्टोरंट ब माते कार्यालय
करायला ते असते तिथे एवढी अशी बाहेरले हा बाहेर लोक एवढे येत म्हणत असा तिथं
हा हा हा हसण येतात
होय
का का
होय आता अद्याश येऊन राह त्यात एर त्यात
फार्म हाऊस म्हण त्या का
कासभ का
हा हा हा
फारम हऊस ते तिथ हा भाड्या नसकी
चांगलंय कि म होत सज होंदली
ते धंदा होईत असेल तर रज सारखे असतात ना ते
हा मग पर्यटक येत असतील सारखे
हो होय
तिकड जे लोक तिकडक माझे अक्रूपैस सगळ्यां ना इकडं ह सु्टी बधली की चला गोकण चला गोकण
होय होय
ह
यळ बघण्यासार पण तिकडल्या भागात ब ऑनलाईनो मिन ताय द तो
लाव लावं लगेच बर बरं ठीक आहे तुम्ही डायरेक्ट लावा कॉल करा क जर मिनट चालू ठेवतो